हॅलो? काय? बघ आत्ता जरा असं मॉल ला गेल तो कपडे आणायला
होय. काय काय शॉपिंग केल मग?
साड्या, ड्रेस जरा तिथन बाघेत गेलो चालत खोट खोटायच
हा मी पण गेलो होतो मॉल ला
कोणाच रसा? लोणी डोसा घेतला, भेळ घेतली, पाणीपुरी घेतली. होय.
आम्ही पण गेलो होतो मॉलला, सेल आला होता मधला मग साडया आत मस्त होत्या् साड्या तीन घेतलो वगैरे, ड्रेस घेतलो मग निवांत टम्मा टम्मा करत चलत आलो घरी, आता आमच्या आत्या मस्त
त का आम्ही पण तिथनं रिक्षा, पकडलो घरी आलो आल्याचा जरा छान. केला दुकानात न जाऊन, दूध पिशवी घेऊन आलं. म तिथे चहा बनवायला ठेवला चहा केला सगळ्यांना चहा दिले म्हटलं, तर काय करूया जेवणासाठी.
मग काय ठरवलं आहे, तुम्ही जेवणासाठी
म्हंटलं वरण आणि भात करूया.
होय का?
ना मग विशेष काय तुमच्यात? तुम्ही काय बनवलं आता जेवणात? हॅलो?
हो का?
हॅलो?
बोला ना आ
एकच एकच दे एकच एकच दे.
माळव घ्यायचं टमॅटो कांदा लसूण व तस चालत नाहीतर, रिक्षाने यायचं घरात आल्यानंतर तेस सगळं ठेवायचं अ आवरून, घ्यायचं आवरून घेतल्यानंतर कांदा घ्यायचं लसूण सोलायचं कांदा घ्यायच, टमॅटो मिरच्या घ्यायचं सगळं चिर रून धुवून घ्यायच. घेतल्यानंतर तांदूळ, बी निवडून घ्याय च मग धुवन घ्यायचं एकला, कुकर घ्यायचं कुकर घेऊन.